हॅलो! बोल ना. काय करालीस?
काय करालय? काही नाही टी. व्ही. बघत बसले होते.
होय काय बघालस टी. व्ही.?
टी. व्हीला काय कार्यक्रम. विनोदीची.
हा
तू काय कराल्यास? हो जेवणंच. हम्म.
मी पण जेऊण आता आवरलं सगळं, मग म्हंटलं तुला कॉल करुया. आजच बघ खुप पसारा पसारा पळ ला होता गं. तो आवरला. काय सगळं आवरायला जमते होय. हात लागत नाही.
हम हो. साड्यांमध्ये आणि आता व्हरायटी आली असेल.
साड्या आहेत की बाई. खूप आहेत.
अ व्हरायटी माहेश्वरी, होय. माहेश्वरी, कोलकत्ता कॉटन. हम.
सगळे आहेत भरपूर भरपूर.
हम्म ह.
काय साड्यांना त्या एक हे नाही बघ.
व्हरायटीच व्हरायटी व्हरायटी.
खूप आहेत. बायकाना साड्या म्हटलं की आधी. लागतच. किती जरी म्हंटलं ना, घ्यायचं नाही. घ्यायचं नाही. साडी आई गं.
होय.
हा घ्यायचं नाही. घ्यायचं नाही. म्हंटलं तरी प ण आणि बायकांच मन कसं असतय ते आवडतयचं.
होय. होय. साड्यांचे प्रकार पण भरपूर आहेत. सगळे पाहिजेत प्रत्येकीकडे.
हो. मग का त्यात फिरायला आ जातात इकडं तिकडं. साड्या नेसण होतच नाही. त्यापेक्षा ड्रेस हम्म. आता बघ ना, फिरायला गेले की ड्रेस मधेच जातात. काय साडी नेसतो आपण, नाही. तरी पण आणि घ्यायचीच, घ्यायचीच.
ड्रेसची भरपूर व्हरायटी होते.
होय. मग काय, फिरायला म्हणलं की काय जीन्स वगैरे आलंच की.
होय.
ती पूर्वीची फॅशन. ती कॅपरी. हम्म. ते काय नाहीच, नाही कुठं.
होय. आता अं त्यात वेगळे वेगळे प्रक कार आल्यात ड्रेसमध्ये.
होय. काय, काय आलेत बाबा. बाजारात काय घ्यायला गेलं की, सगळं मिळतय बघ.
होय. वन पीस आहेत.
हम. वन पीस. वन पीस पण आहेत आता,
होय. हे सगळ्या ह वयोमानानुसार आहेत ग. प्रत्येकाच्या वयोमानना नुसार मिळतय.
सगळेच धन घालतात. अज्जी, आजोबा, मम्मी म काय आता सग ळ्यांचे वे व्हरायटी चाललेत हम्.
हम् गाउन पण घालतात ‌.
गाऊनमध्ये तर काय व्हरायटीच व्हरायटी आहेत बाबा.
होय होय व्हरायटी एवढ्या असतात की बा गाऊन नाही कि माझ्याकडे. एक मिनिटं एक मिनिटं थांब. बाकी आणि काय?
बाकी काय नाही बाई. तुझ्याकडेच कि चाललंय आपलं रोजचं रुटीन आवरायचं करायचं, जेवायचं, झोपायचं.
हम् हम्म हम्म हम्म हम्म. होय, बरोबर आहे.
हम्म.
हम्म हम्म.
चाललेलं आज तरी केलंत ते ग.
हम्म हम् कसले? कसले?
हम्म हम्म आवाज कट व्हायलाय ग तुझा.
होय काय?
तुला माझा आवाज क्लिअर येतो?
हो येतो की येतो की आवाज.
नाही मगा शी क्लिअर आलं नाही असं. कशाचे थालीपीठ केलेलसं?
थालीपीठ आपले सगळे मिक्स पीठ घेऊन मिक्स पीठ चे केलेले आहेत ते म्हणजे गव्हा
कसले कसले पिट घे
ज्वारीच, गव्हाचं घेतलं होतं ज्वारीच घेत घेतलं होत परत हेच बेसनच घेतलं होत आणि तांदळाचं घेतलं होतं.
हम्म.
हम् म्हणजे कसं दलून आणायला वेळ नाहीे आहे ग. मग काय केलं जे घरात अवलेबल आहे आपल्या तेचच काहीतरी म्हंटलं करून घेऊयात.
चालतय की.
मग ते जरा जरा जरा कसं घेतलं थोडं थोडं थोडं
हम्म.
मापानीच ह मग तर काय आपलं मिरचीची वगैरे पेस्ट घालून त्याच काय उगच साच करत बसलो नाही ह. कसं लवकरात लवकर होईल हेच बघायला येईल ग कारण कुठं ग रात्रीच ब हे करत बसतीस.
होय.
मग काय, उगंच हे करत बसण्यापेक्षा ते दळून आना, हे आना. ते काय पीट नव्हत, खाऊ वाटले होते. मग, ते सगळं जरा- जरा पिठात घेतले. काहीतरी आयडिया करायची आपण. ह, ह.
होय. काहीतरी करायचं, होय, हो.
हम्म, मग ते घेतले. पिठ आणि मग काय केलं जरा असं, तेल आपलं थोडं गरम केलं होत.
हम्म.
तेच घातलं. जरा, आणि काय मीठ वगैरे, तर आपले मस साले. हा, नाही लाल तिखट नाही घातलं मिरची होती. कधी- कधी घालते बाई लाल तिखट मिरची नसली ना घरी, की लाल काजू घालाव लागतय.
होय.
मग काय ग, आपण कायपण करू शकतो, ट्रेडिंगच.
होय, आपल्याकडे आयडियाज भरपूर असतात.
हम्म खूप साऱ्या.
भरपूर असतात ग, त्या पद्धतीने आपण करतो ना.
होय, मग का घेतलं बघते. आणि सगळं मिक्स वगैरे केलं.
हम्म.
आणि ते मग, थोडा वेळ त्याला काय आपल सुती जे आपला हातरुमाला असतं ना.
त्याच्यावरती ओला करून झाकून ठेवला, म्हणजे कस मुरायसाठी. ते गं ते, हम्म, हम्म.
मग तालपीठ सोबत काय उसळ केलेली?
उसळ केली होती, काळ्या वाटाण्यांची उसळ छान लागते ना. काळ्या वाटाण्याची उसळ काय बो, अ.
हम्म, काळ्या वाटाण्यांची उसळ दही
हो, दही त्येला काय खायला काही पण चालतंय. हम्म, जेवन चपाती चपाती नी भाकरीपेक्षा जरा काहीतरी वेगळं असलं की काहीही चालतय. हो ना, रोज -रोज चपाती हम्म, रोज चपाती-भाकरी, चपाती-भाकरी, चपाती-भाकरी.
होय.
म तसं ते अ जरा कंटाळ येतोय ग, मुलांना खायला कराय. आणि महित आहे ना तुला, आजकालच्या मुलांना कसं वेगवेगळ लागतंय.
होय, व्हरायटी पाहिजे असते सगळ्यांना.
मग, नुसती व्हरायटी.
हम्म,
तेता सगळं चीजवाला आलंय मियॉनीजझा आलंय.
हा होय
आयडिया काहीतरी करून भाज्यात घालून घालायचं आपण.
होय, भाज्या भाज्या घालून थालीपीट केले तरी चालत.
हा, ते आपण हे घालू शकतो काकडी घालू शकतो. तोय परत कोबीची करू शकतोय. हा, दुधीचे तुला माहितय आपण कवाळं पण घालू शकतोय त्याच्यामध्ये. कवाळ्याचे पण छान होतात.
होय कोहळ्याचे पण छान होते कोहळ्याची भाजी पण छान होते.
भाजी कधी ट्राय नाही केली. ग
नाही भाजी पण छान होती कोळ्याची मस्त होते.
मी थालीपीठच खायले मग म्हणजे.
हम्म हम्म, कोवळा गार असतो ना उष्ण नसतो ना हम्म,
अ आपल्या आ ह्याच्यातच बरा तो आता उन्हाच्या सीझनमध्ये.
अ कोहळ्याची आहे खची ना ख ओल खोब्र घलून भाजी करतात ती पण छान होते.
छान होते ना करायला गेलं की, काही काही काही सगळं. करणार पाहिजे बघ नाहीतर आज. च्या लेडीज ना सगळ्यात. आता कसं ते झोमॅटो तेन आले सगळं.
होय झोमॅटो वर स्विगी ब्लिंकीट तो अप वरूनच सगळे मागवतात ग.
ते पटापट पटापट येते घरी.
हम्म, '' हं ''बरोबर आहे.
काय असं दगदगीचं जीवन झालंय सगळ.
होय आता वेळ नसतो सा ''--'' वेळ सगळे वर किंग असतात.
हम्म, वर्किंग वुमेन्स वर्किंग होय. मेन्स सगळे झाल्यात. मग काय.
मग काय आणि आणि काय म्हणतेस? हो सगळेच खूप होय. स्कूलच सगळे सुरू झालय त्यामुळं.
पटापटा उठालाय ह, नै.
होय हो एक रुी ते स्कूलच्या रुटीन प्रमाणे. सगळ्यांच्या शाळांच्या पद्धतीनं सगळ्यांचे रुटीन लागून जातात. अस होतय.
मग काय हो, हो मग काय तर.
हम्म, बर.
सगळे रुटीन बाकी काही नाही बघ तेच म्हंटलं तुला जरा. कॉल करूयात काय करतेस बघूयात.
हम्म हम्म,
म्हणून कॉल केला होता, बराचं उशीर झाला, झोप तू पण.
ओके, हो गुड नाईट, हो बाय.